हॅलो, बोल कि.
हॅलो. हॅलो.
हा बोल की. आवाज येत नाही माझा? हा बोल की ऐकू येत बोल. हॅलो.
हॅलो.
हॅलो हा बोल की ऐकू येते बोल हॅलो हा बोल. की-
हॅलो.
हॅलो हा बोल. हा येतय की बोल.
हाम, जेवलीस काय नाही आता जेऊन बसलेलो तुला कॉल लावा-
हा हा.
हम, हम. मग ज ते लसूनण खाण्याच तू मध्ये खायच होतस नवे
होय खातय की. हम्म लसु न खाल्ल्यामु काय लसूण खाल्ल्यामुळ आपल्याला म्हणजे बीपीचा, शुगरचा रक्त पातळव्याचं म्हणजे, ज्यांना गोळी चालू हाय, त्यांच्या पूर्णपणे त्या गोळी- म्हणजे थांबत्यातच शक्यतो जर व- र्षशभर एकसारखा कंटिन्यू जर तू लसून खाल्लास कणी, तर त्यांच्या- ती गोळी म्हणजे थांबत्याच श- केत हेच म हा होय. बी. पी, शुगर किंव्हा रक्तपा- त होन्याची.
हा हा. हॅलो. हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो. हॅलो.